हॅलो
हा काय करताय
हॅलो
हॅलो हा बोला
हा काय करतेय
काय नाही आता आवरून बसले तुम्ही
हा हा मी पण तेच केले आता आवरले जस्ट आता थोड्या वेळ जेवायचं म्हणताना बसलीय थोडं
हा
जेवण झालं तुमचं
जेवण बनवून झालंय आमच पण जेवायचय
हा हा
थोड वण
अण बस हो प
हा तेच की डबा वगैरे सगळ्यांच झालंय आता जेवण बाकी ओके हम् तुम्ही काय घरीच असताय काय
हो मी पण घरीच असते आता म्हणजे एज्युकेशन झालय माझ डिप्लोमा पण आता थोडं घरचा प्रॉब्लेम असल्यामुळं घरीच असते हा
जॉब साठी बघितला काय मग माझा पण डिप्लोमाच झालंय
होय काय हा हा कोणता डिप्लोमा झालाय
माझा इलेक्ट्रॉनिक्स अँन टेलिकम्युनिकेशन मध्ये झालंय.
हा हा हा.
उ डिग्रीचे पण दोन भरपूर आहेत, पण आता काय एकदा लग्न झालं की काय जॉब मिळ घ
होय जरा वेळ होतय म्हणजे सगळ घरचे प्रॉब्लेम्स वगैरे बघून मग जॉ जॉब करायला बाहेर पडायला लागत, आमच्यात पण तसच झालय आता
हा. मग काय कधी झाली तुमची डिप्लोमा?
उ माझा डिप्लोमा सतरा अठराला झालाय.
हा हा हा.
मग आता म्हणजे तस केले दोन तीन वर्ष लग्नाव आधी दोन तीन वर्ष केले मी जॉब, हा मग आता जरा बाळ व वगैरे लहान असल्यामुळ नाही जमत बाहेर जायला
हा तेच होतय, आमच पण तसच झालं डिग्रीच पण मी सेकंड इयर काय अस डायरेक्ट सेकंड इयरला भेटतं ना डिप्लोमा झाल्यानंतर उम्म म्हणजे ते पण कमप्लीटाय माझं
हम्म हम् मग प्रॅक्टिकल वगैरे कसं करत होता तुम्ही?
नाही लग्ना आधीच झालय, लग्नानंतर फक् ते एकच एक्झाम दिली, त्यानंतर झालंच नाही लगेच प्रेग्नेंटच राहिली. ह मग काय झालंच नाही.
हा ह.
हम्म. माझा डिप्लोमा बारा तेरा ला झालाय.
हा हा, मग कॉलेजला वगैरे य येऊन जाऊन कस अपडाऊन कस करत होतात? तुम्ही काय जवळ होत?
जवळच होतं, हम्म गावातच कॉलेज ये हम्म कॉलेज बस, कॉलेज बस डिप प्लोमाला मला कॉलेज बसच लावलेली, डिग्री साठी काय मग आपली महामंडळ
होय काय? हम्म हू मग कॉलेज बसची फी वगैरे कशी हो
तेव्हा फी खूप कमी होती आणि आता तीच त लय वाढले, आता एक हजार रुपये काहीतरी केल्या आमच्या वेळी दोनशे पासष्ट रुपये फक्त होती. महिन्याला हम्म्
पण वाढलेत ना आता जास्त हा त्यांना मग सगळीकडच तर हा म्हटल्यावर असणार, त्यावेेळेला लई लई चाळीस पन्नास
हा हा, लिटर असणार हो हो होय होय, हम्म पेट्रोलचे पण दर वाढलेत. हम्म.
उ त्यामुळ सगळीकड वाढतच चाल्ले
हम्म, तुम्ही कसं करत होता मग कॉलेज?
उ कॉलेजला मी अपडाऊन ट्रेनने केले. थोडे दिवस हा म्हणजे आमचं थोडं लांब ये ना गाव त्यामुळ मग ट्रेनचं अ म्हणजे ट्रेन असल्यामुळं मग ट्रेननेच करत होतो. आणि अ डिप्लोमा तस केलं, डी आणि डिग्रीला वगैरे काय
डिग्री कंम्पलीट आय तुमची?
डिग्रीला म्हणजे फर्स्ट इयर केले डिग्री मग नंतरन हा आणि सेकंड इयर ला कस ते नंतरन लॉकडाऊन वैगेरे पडलं आणि लग्नानं न तस अपडाउन करायला जमलं नई मला, मग त्यामुळ मग एक्स टाकून बी ए कंप्लीट केली मग
बीए कंम्पलीट आहे म
बीई नाही बी ए
बिए हा
हा म्हणजे ग्रॅज्युएशन कस तरी करून कंप्लीट करायचं होतं मग फील्ड कोणती पण असेल तर चालते म्हणून मग एक्सटर्नलला टाकून बीए केल
बी ए केले हा हा हम्
ते मग ग्रॅज्युएशन वरती जॉब वगैरे असतात ना थोडे मग डिप्लोमा वरती पण असतात पण ग्रॅज्युएशन असेल तर मग जरा बेटर होईल ते म्हणताना मग ते केले
कमप्लिटेड आहे असं सांगायला तर यथे ग्रॅज्युएशन
स्पर्धा पेपर वगैरे द्यायचे असेल तर मग ग्रॅज्युएशनची अट आहे ना सगळीकड मग ते स्पर्धा पेपर पण द्यायचे म्हणत होते मध्ये मध्ये एक दोन वेळा दिले ट्राय केले पण नाही बसले क्लिअर नाही झाले हा तस टाइम पण मिळाला नाही ज हो
हम्म मग क्लास वगैरे काय लावलेलं काय
क्लास नाही म्हणजे आपले कम्प्युटरचे जे लँग्वेजेस ते ते केलेलो
हा
बाकीचे मग काय सगळं कॉलेजमध्येध्येच पूर्ण केले सी सी
त्या हम्
तेवढं पूर्ण केल बाहेरून
हा खरं आता कॉम्प्युटरला जॉब लगेच भेटतात सोडा
हो आहे सोडं ऐ आयटी ला भरपूर आहेत जॉब पण ते कसा जरा सिटी सिटीमध्ये जास्त असतात ना आमचं सिटी गाव लेवलला असल्यामुळं बाहेर पडता येईना झालाय लगे लगेच बघायचं म्हणाले जरा मग ह मग बघायचं
वर्क फ्रॉम होम पण मिळू शकतो सेम प्रॉब्लेम आहे माझा पण जॉइंट फॅमिली आहे हं
आणि काय मग घरचे बरेच
घरच्या आहेत बरी कोण कोण मग तुमची जॉईंट फॅमिली सासू सासरी सगळे आहेत.
अं सासरेला यच सासूधीर
हम्म हम्म जाऊ
त्यांचं आत्ता बघायला लागलं अजून काहीनी झालेलं लग्न
हा
माजे सासू वगैरे आहेत
हा हा
आम्हीच मोठा असल्यामुंळ जरा जबाबदारी आहे ना.
हा तसंच असतंय आमचं पण सेम आहे.
हा ते झाल्यानंतर त्यांना मग त्यांचं म्हणजे दिरांचं लग्न वगैरे झाल्यानंतर तर ना मग बाहेर बघायचं म्हणाले जॉब आता आहेत तसे पण लगेलगे बाहेर पडता येत नाहीये.
हम्म आमच्यात तर पडताचच येत नाही
हा हा
सासू सासरे दीर जाऊ सगळेच हम्म मोठी फॅमिली आहे तिला दोन मुली आहेत.
हा हा हा
मुलं आहेत हम्म दिराचं काय हॉटेल आहे. हॉटेल चालत हो ते हम
मग आता हॉटेलमध्ये म्हणजे आहेत म्हणजे मध्ये कसं गॅस वगैरे जरा
मग चुलीवरचं करत होते.
मग सगळं होतं व्य म्हणजे अस करता येत.
जरा नाही जरा हे होत होत फक्त काय शिजवताना शिजवायला वगैरे च वापरत होते आणि फोडणी द्यायला गॅस
हा हा हा
प्रमाण जरा कमी केलेलं शिजवायला जरा वेळ लागतो ना त्यावेळी चूल लावत
हम्म हम्म हम्म हम्म हम् म्हणजे कसं गॅसवरती कसं अ असं फ्लेम वगैरे आपण ठेवले तर व्यवस्थित एका लेवल न वापरता येत ते पण चुलीच तसं होत नाही ना कमी जास्त हा म्हणुन जरा
आणि आपलं छोटं असलं तरी एक चालतंय हॉटेलमध्ये जास्त मोठं मोठं असत. ना सगळी भांडी
तरी किती शेगडी लागतात तुम्हाना असं म्हणजे महिन्यातून
ह्याला हॉटेल साठी
हा
हॉटेल साठी चार दिवसातन एक सिलेंडर लागते. आता त्यांना प्रॉब्लेम झालाय सगळ्यांच्या घरी नुसता विचारत होते रिकामे टाकी आहे भरलेली टाकी आहे.
होय आणि एवढा सगळ्या बिझनेसचा जम बसलेला एकदम बंद पडले तर सगळ प्रॉब्लेमच होत हो. मग हे सामान वगैरे तुम्ही आधी भरून ठेवताय?
होय होय आधी भरून ठेवते हम्
म्हणजे गॅसच प्रॉब्लेम असल्यामुळे ते पण खराब होण्याची शक्यता असणार ना हम्म हम्म
त्यांना रोज बाजार काहीतरी काहीतरी आणायलाच लागतोय म हॉटेल आहे त्यामु सामान पण तस ला आणि जास्त आण ठेव तर पैसे पण तेवढ गुंतवायला लागतात रोज थोडं थोड करत बस ते दोन तीन दिवसाांना दोन तीन दिवसाांना
हा हा
चालू आता नवीन चालू केलेय साम वर्ष होते पुढच्या वयाना
होय काय हा हा तरी पण ल गेले ग एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम्स फेस करायचा म्हणजे गड स्त क नाही अह
कधी काय होईल काय सांगता येत नाही
होय आता कितीतरी हे म्हणजे तिकड युद्ध चालू झाल्यामुळे इकड पण आपल्याकडे कितीतरी नुकसान झाले
पेट्रोल गॅस
हा महागाई आधीच एवढी वाढल्या त्यामध्ये आणि थोडी भर तुम्ही काय करताय मग घरीच म्हणजे घरातलंच हा हा मग फॅशन डिझाईनच वगैरे काही झालं तुमचा कोर्स
फॅशन डिझाईनिंग नाही नाही काय झालं
हा हा हा फॅशन डिझाईन्स वगैरे असं काही नाही पण मायक्रोमच वगैरे ते दिदी करत होते त्यामुळे मला येत होत थोडंफार आणि आपलं मेहंदी वगैरे ते थोडी आवड असल्यामुळे ते ऑनलाईनच हा ते तेवढं येतंय थोडं
मला पण मेहंदी आहे
हा हा
असं म्हणजे कॅश वगैरे घेऊन काही नाही
हा मग तेच माझं पण तसच आहे अस जवळ कोणाच लग्न असलं तर ब्रायडलला का नाही पण बाकीच्याना तरी पण लय आवड आहे मला पण मेहंदीची
हम्मम् मध्ये मध्ये दोन तीन वर्षांपूर्वी मायक्रोमच पण जे म्हणजे नवीन आलेलं नाही ते त्यामुळे ते आम्ही असं भरपूरच करून विकून पण पैसे मिळवले त्या मधुन म्हणजे दिदी काय सांग तिला जरा जास्त आवड असल्यामुळे ऑनलाईन वगैरे बघून ती शिकलेली पटपट मग तिला मदत म्हणून थोडफार काहीतरी काहीतरी करत होत हा म्हणजे असं मदत म्हणून करत करत थोडेफार शिकले त्यामध्ये
हा
आणि माझी फ्रेंड एक आहे ती आपलं ह्याच्या ज्वेलरी असतात ना ते अ डोहाळ जेवणाला वगैरे वापरतात बघा तशा ज्वेलरी ती तयार करते मग त म्हणूत ती ते करूया तू पण तुला शिकवतो ये असं वगैरे
हा ह्
तेवढं लांब असल्यामुळे आणि एवढं काही मला इंटरेस्ट पण नाही
हो आधी मेन आपला इंटरेस्ट लागतोय
हो पण प्रॉफिट खूप आहे त्यामध्ये ती आता नाही म्हणल ना तर दिवसाला दोन ते तीन असं सेल केले ना प्रोडक्ट त्यामध्ये तर नाही म्हटलं तर नऊ ते दहा हजार रुपये इन्कम होतय तिज हो, तस वस्तू आणायला हजार दीड हजार रुपये खर्च येत एका प्रॉपे हा एका प्रोडक्ट एवढंच एक ते दीड हजार रुपये होते पण एका प्रोडक्ट च्या पाठीमाग आपल्याला कमीत कमी दीड ते दोन हजार रुपय तरी मिळतात त्यामध्ये
हा हा असेल काहीतरी पण तस करायला पण लागतय
होय होय आणि वेळ पण खूप जातोय त्यामध्ये आपला हात बसला असेल, तर आपण फास्ट करून अ म्हणजे होऊ शकते ते भराभरा लगेलगे देता येते आणि एक